अ काही नाही बसले बघ असंच.
हा ते पहिलं पहिलं पान काढ की
हा बोल की उघडलं पहिलं पान. काय मी पण छान आहे खूप दिवसानंतर भेट झाली.
हो काम आणि अभ्यासामुळे वेळच मिळत नाही.
ते पण आहेच हो सध्या काय काय चालूय आहे?
सरकारी नोकरी त्याच करालोय परीक्षेची तयारी करतोय.
कोणत्या परीक्षेची?
रेल्वे एस एससी आणि इतर परीक्षेचे
छहा साठी रोज किती वेळ बसतोस
साधारण सहा ते सात तास अभ्यास करतो.
एवढा अभ्यास वेळपत्र काय बनवलं आहेस का नाहीस.
हो सकाळी गणित दुपारी इंग्रजी आणि संध्याकाळी सामान्य ज्ञानाचा अभ्यास करतो.
चांगला की रे मग टेस्ट देतोस का नाहीस.
हो आठवड्यातून दोन वेळा टेस्ट देतो. तो आणि त्यात पण चांगले मिळतात. अ चुकला अ चुक समज ते आपल्याला चुका समजतात आपलं काय राहिले ते. आणि वेळेचं नियोजन सुधारत.
अरे मोबाईल मु मोबाईल मुळ काय अडचण येत नाही मोबाईल मध्ये.
येतो म्हणून अभ्यासाच्या वेळी मोबाईल सायलेंट वर ठेवतो.
चांगला अभ्यास आहे की चांगलं सवय लावलायस.
हा ते लक्ष विद्युत विचलित होऊ नये म्हणून ते आवश्यक आहे.
अच्छा अच्छा अभ्यासाबरोबर काय दुसरं काय काम पण करतोस. नाही जॉब देन काय बिझनेस
हो रोज सकाळी चालत जातो आणि थोडा वेळ व्यायाम करतो
अच्छा नाही आणि आरोग्य चांगलं असते. आरोग्य असेल तर अभ्यासाचे पण पाहिजे ना.
अगदी बरोबर म्हणून आरोग्याकडेही लक्ष देतो.
अरे काय ते नव्हं ते काय तरी विचारायचं होतं जरा
काय झाल?
जरा एक काम होत काहीतरी विचारच होत.
काय काम होत.
असं म्हणजे काय परत कधी भेटणार वगैरे.
आता काय माहित.
तर योजना बिजना लाव.
महिन्यात पुढच्या महिन्यात कशाला या महिन्यातच.
लई लई जास्त अभ्यास देऊन जरा डोक हे झाले ना मॉक टेस्ट घ्याय सोडून, ते टेस्ट तेन सोडून जरा फिरन विरून यायचं फिरायला. कुठं म्हणजे जागा नंतर आपण ठरवायचं की.
अरे खर पण कुठं जायाचं?
कुठे बघूया की जाऊया की कुठं तर हिल स्टेशन तेन जाऊन फिरुन यायचं. गोव्याला गोव्याला काय गरमी असणार ना.
ये तिथंच ये तिथं मजा येत्या. आणि पाऊस तेन पडाला काय कुठं वॉटरफॉलला.
ह काय वॉटर पार्क जातोस मर्दा, काय बारकं पोरगं हायस होय वॉटर पार्कला जायला?
मग कुठं जाणार मुंबई दिल्ली काय आहे काय
नाही तर म्हणालतो लोनवाल्याला जाऊया, पाऊच पडलाय.
तिथं काय करणार आहे जाऊन?
अरे पाऊस पडलाय आता हे म्हणजे वॉटरफॉल तेन बघायचं. धबधबा
मग आता आता आता नाही बारक? मी म्हंटल जाऊ मला म्हणाला दिसत बारका हायस काय आणि स्वतः आता तेच म्हणाय लागलायस.
अरे तसं नाही रे धबधबा म्हणालोय वॉटर पार्क नव्हं ते. असं जंगलात धबधबा बघणं आणि वॉटर पार्क मध्ये जाऊन ते पाण्यात खेळणं वेगळ पडतंय.
मी पण
खरं तिथं जास्त मज्जा येत्या, तिथं जास्त मज्जा येत्या.
काय मज्जा येत्या, तू गेलास काय? मग परत कशाला जायचं हाय तुला?
नाही असू दे की, एकदा गेलो होतो तवा ते लई ऊन होतं तवा तिथं काय नव्हतं.
आता असणार काय?
आता पाऊस पडलाय ना, मग पावसात जरा असं गार वातावरण मस्त हिरवं हिरवं सगळ्या डोंगर बिंगर मोठी मोठी बघायला मज्जा येती.
काय नसतंय. उघच नाव नाव मोठ मोठ.
अर ते इमॅजिक पार्क पण आहे इमॅजिक पार्क. जाऊया नाही तर.
कुठ काय?
मॅजिका हाय मॅजिका वॉटर पार्क.
कुठं हाय ते?
इथंच की लोणावळ्यामध्येच हाय, जाऊन फिरून यायचं. कितीे तर नऊशे रुपये का हजार रुपये लागतंय एका माणसाचं.
का किती वेळ?
ते सकाळी गेले की, मग सकाळचा नाश्ता त्यांनी देत्यात आणि काय बार अकराला राईड झाल होती अकरा का बाराला चालू केलं तर चारला आपण बाहेर पडायचं. मग तिथं मस्तपैकी जेवण तेन असतंय त्यांचं. जेवून निघायचं मग. होय पूर्ण दिवसच की. हजार रुपये म्हणजे जेवणतेन नाश्ता बिशटा सगळं
कुठच जाऊन काम करायचं आपल्याला हजार रुपये भेटतात इथ चाले हजार आणि तिथं हजार मिळते
किती काम करतोस जरा आपल्याला आराम पण पाहिजे की
व्हय करायला लागत पैसे नाहीत काय करणार
सुट्टी दिवशी जायच एक दिवस सुट्टी काढायच जाऊन फिर यायचं
अरे फक्त एन्जॉय करायचंय सावकार नाही रे आम्ही आमचे वडील नाहीत
हम् बरं बर लय लय मोठं मोठं बोलू नकोस आता
हो होय काय घरातले कसं हाईत सगळी तुमच्या पण
बोला
अ मी काय मी आहे की चांगला. काय नाय बसलोय आता फोनवर बोल तुजासोबतच. एज्युकेशन गॅप. व्हय तेज की बीसीए
उलट